दिदे हॅलो हॅलो.
हॅलो.
हा बोल.
हॅलो हा बोला की. होय होय येते येते शाबोळे कस करताय तुम्ही?
त्याला काय रात्री हे करायचं अ शाबू ते भिजत घालायचं. परत ना
ते का ते काय अंदाजेच घ्यायचं का असं मापावर घ्यायला
नाय नाय आपल्याला कसं पाहिजे तस.
हम हम.
कोणाला जास्त पाहिजे कोणाला कमी पाहिजे.
नाही नाही ते व व वडे फुट त्यांत ना त्याचं प्रमाण चुकलं ना वडे असं तेलात सोडलं की फुटत्यात. त्यामुळं बहुतेक पावशेर अ शाबूला आहे ना दोन बटाटे बास होतील.
ह ह आणि ते आम्ही कस करतो सांगु का?
हा.
अ पहिला हे असते ना आपलं ह शाबू रात्री बक्क पाण्यात भिजवायचं एकदम गिर्र करायचं
हा.
आणि परत ना म ते सकाळी उठल्यावर जरा एक पन्नास टक्के स्मॅश करायचं बटाट्यात शिजवून. बटाट्या संग ते
हा हा बटाटा शिजवून सोलून घ्यायचा.
हा आणि मग ते स्मॅशरने स्मॅश करायचं. आणि त्यात हिरवी मिरची परत आणि शेंगदाण्याच कूट
हा.
आणि अ मीठ, मीठ ते कोण मीठ खातय? कोण सेंडीलवान खातय? आमच्या तर सेंडील वान खात्यात.
हा.
उपवासाला, ते हे चालत नाही, शाबू सुद्धा चालत नाही एकदा एकदा.
होय, आमच्या इथं पण ते शेंदी मीठ लावूनच हे करत्यात.
ह शाबू नाही, बटाटू चालत न्हाय म्हणतान म ते ज्या वेळेस बटाटू वापरायचा नाही ना, त्या दिवशी म नुसतं भगर करायचे.
हा हा.
आणि बटाटू ते देविला चालत नाही. जमनीच्या आत काय काय असतय ना? ते काय चालत नाही.
आस हाय व्हय म्हणजे र रताळे पण चालत नसतील.
रताळ चालतय म्हण.
म ते पण, जमिनीच्या आतच असतय की
होय, खर रताळ चालतय म्हण, बटाटा चालत नाही, परत वरी चालत नाही. परत ना
ह वरी शक्यतो खातच नाही जास्त, एकादशीला तेन खात्यात. संकष्टीला वरी चालत नाही, सोमवारला वरी चालत नाही.
हा परत ना ते तिकट काय चालत नाही, मिरची चालत नाही, आलं चालत नाही. ते चहा करून पीतेत ना आल्ल्याचा, ते चालत नाही.
हा हा.
आणि नंतर ना, मग परत मिक्स करायचं आणि ते अ त्यात जरा, कोणाला हळदपण वापरतय कोण कोण?
व्हय.
ह मग ते नाही आम्ही वापरत हळद नाही.
दुसऱ्या शाळेला हळद वापरून कर
ह मग ते वड करायचं त्याचं, ते गोल आप ल्याला कसं पाहिजे? मी केवढ्या मापान पाहिजे तेवढं.
हा.
मग ते करून राहिलेलं, असतय नाही ते शिल्लक
हा.
तेज परत ना, एक बटाटा शिजवायचा.
हां हां.
आणि उ शेंगदान आणि कडीपत्ता जरा, कडीपत्ता कोण खातय कोण नाही. आणि परत ना मिरची खो बरं ते मिक्सर ला बारीक करायचं.
हा.
आणि मिक्सर ला बारीक करून हे करायचं ते अ तेलाची फोडनी टाकून आमटी करायची हं.
ते बटाटा घीर करून
हा उपवासचेस
हम्म, हम्म
असं आणि ते आम मामी आम तशीच
पण खायला चालत असल नाई आमटी
आमटी ह सगळ्यात न चालत्या
हा, हा वरीची भाकरी हम्, हम्
आणि म ते जे अ केल्यावर काय आमी पेतोयच ते जास्त
हा ते गरम, गरम प्यायला छान वाटते होय
कितीवाले आहेत धावाले खरं ओरिजनल नाही ना दोनच आहेत हॅलो
हा बोला की आणि असं बटाटे चिरायचे आणि शेंगदाणे भाजून त्यात मिरच्या एक, दोन टाकून मिक्सरला बारीक करायच आणि तेल गरम करून बटाटा भाजून घ्यायचं आणि वरून ते कुट आणि मिरची केलेली ते वतून मीठ घालून असं थोडं हलवायचं आणि पाणी ओतायच आणि त्यात बटाटा शिजवायचा आणि ती चमचान खायच लई छान लागते हा बटाटा म्हणजे तुम्ही कसं मिक्सरला बारीक करायच म्हणला ना तसं आपण चिरून शिजवायच म्हणजे नुसतं काही शबुतेन काही नाही केल तर चालते फक्त ते खायच बटाट्याची भाजी करत्यात
तर कायच ते शिखरण आसत नाही तर काय
रताळ्याचे शिखरण म्हणजे रताळच्या पुऱ्या करतात मला माहिती आहे हा म्हणजे कस रताळे शीजवून घीऊन ते गव्हाच्या पिठात मळायचं बारीक करून मॅश करून आणि वरून त्याला गुळाचं पाणी किंवा गुळ घालायचं
ह
आणि फक्त त्यात काय सुंट बडेशूप
हम्
आणि सुंट बडीशेप आणि काय हो
जे हे बडीशोब घालताय
हा बडीशूप खसखस पण चालते हम् ते
ह आमच्यात ते करत्यात आपल हरभऱ्याची डाळ असत्या ना
हा
ते भरडल्यावर ते कळना खाली आहे बुसकाट ते भुसकाट घोळायचं
ह
आणि घोळून आपलं झिरो नंबरच डालडा नाही
हम्म
कोंडा काढायचा त्यातला ते
हा.
कोंडा काढून ती झिरो नंबरची चाळण असते ना, गव्हाचं पीठ चाळायची त्यान एकदा चाळायचं आणि परत ना ते हे असतं की? अ, त्यापेक्षा दोन नंबरची चाळन आसते ना त्यान एकदा चायच. मग त्यानं चाळून घेतल्यावर ते जरा मोठ, मोठ, मिक्सर ला बारीक करायचं.
हा, हा,
मग ते चुरा पडतोय बारीक, म ते त्याला, पिकली मिरची, लसूण आल्लं जरा परतना जरा भगवतीय असं सगळं मिक्स करायचं आणि जिरं हा, ते मिक्स करायचं आणि ते एक पातल ठेवायच चुलीवर पाणी उकळायला घालून आणि ते हाताने तेच ते अस हे करायच पाटावर, आपलं बसायच पाट असतोय ना?
हा.
असं ते ठेवाय घालायच ते कनी
हा, म्हणजे सांडगं म्हणताय का तुम्ही?
नाही साडंग नव्ह ते ते पाटावर अस घासून त्यांच्या लोळ्या करायच्या त्या लोळ्या, आणि लोळ्या करून ते, ते किने आपल्या करंगळी एवढं ते गोल गोल करायचं.
हा.
हा आणि ते गोल गोल करून तेझ ते गोळ्या असतात नाही त्या? त्या खाली पाणी उकळायला ठेवायचं त्यात चाळण घालायची
हा.
आणि चाळण घालून त्याला हळदीचं पान घालायच खाली. हळदीच घालते कोण मक्याचं घालतं कोण शाळावाच घालतं. आणि ते घालायचं आम्ही हळदीचचं घालतोय. आणि ते घातलं की नाही त्याला वापलायचं.
हा.
आणि वापरलं की तोपर्यंत इकडं अ कोण हरभरा डाळ घालतय कोण आम्ही फुटाणे डाळ घालतोय. फुटाणे डाळ भिजवाय आलं, लसूण, पिकली मिरची आणि खोबरं खिसायचं ह जी आमटी करायची आहे
हा.
तेथे वापरून परत नाही ना? ते त्या शिंगोया तयार
शेंगोळ्याची आमटी आहे.
हो, हे शिजवायाच्या.
हम्म, हम्म
ते आज संध्याकाळी काल हरभूर भरडल्यात आता आज संध्याकाळी त्याचच प्लॅनिंग हाय.
ह चपातीतन छान लागतय ना ते.
हा चपाती संग छान लागतय, पर ते जी पण भाकरी करत्यात माहितीय का ते वाफलून हॅलो, हॅलो. हॅलो. परत तेची पण ते आमटी करत्यात वाफलून आपलं स भाकरी असत्या ना, अ भाकरीला मीठ घालायचं जरा आणि जस पहिला कस? चटणी, मीठ घातलं ना तसच त्यात घालायचं आणि चटणी, मीठ घालून ती पण भाकरी वाफलायची. आणि ती आज सकाळी केलेली, उद्या सकाळपर्यंत ठेव त्या, दिवसभर त्याला काय होत नाही. परत ना, ते चकुल्या पण तशाच करायच्या. चकुल्याला काय फक्त डाळीच पीट, गव्हाच पीट मळाय लागतय एवढंच. ते मिक्स पिठाच्या करायच्या, नुसत्या चपातीच्या करायच्या नाही. आस हाय ते. परत ना, शेवग्याच्या शेंग वरणातली त्या पण, परत वरनातल्या काय म्हणत्यात त्याला वरणातल्या घड्या त्या? वरण करायचं म तूरीच्या डाळीचं त्या घड्या त्यात घालायच्या. छान लागतय ते, हा. वरणातल्या घड्या.
हा हा ते तिकट कराय चालतय, तिक चकूल्या पण चालतय करायला.
हो ना वरनातल्या.
हा वरनातल्या, जरा हरभऱ्याची डाळतीन घालायची त्याला
हो.
आणि करायचं.
आमची आजी पहिला, चुली चुलीवर डीचक ठेवायची आणि त्या चुलीवर करून
चुलीवरचे छान लागतात नाही. येळवणीची आमटी म्हणा, काही म्हणा.
हा परत येळवन्याच्या आमटीला पण, कस करायच सांगू का? आपल स्वयपाक होवू पर्यंत, ते पोळ्या तेन ते आमचं इथ कस?
हम